हो एकता यावत
हॅलो झालं काय जेवण
हो चाला एक मिनिट ह ए वेदान थांब रे बाबा इथं नेट आहे ना चाललं हॅलो हा हो झालं झालं झालं तुझ झालं
हो आताच केलं काय केलं जेवण वगैरे
जेवण पंथाची भाजी
कोणसाची
हम्म
घरुंड हो ना घरुून डब्बा आला होता का आम्ही पाटणी चौकात एक दिवस गेलो होत आम्ही सर्व वाशिम सब दुकान पाल भाजीपाल्याचे कुठं आम्हा फणासच भेटलं नाही त्या दिवशी
हो का नइ माझ्या घरून आल होता.
हा गावाकडे असते.
गावाकडं आहेतच ना.
हो
खडे्याकडे हा हो अभ्यास झाला.
आज कशाच अभ्यास केला.
इकोनॉमिक्स मॅथमॅटिक्स
मॅथमॅटिक्स पपा मी पाहीले गणित डोक्याच्या वरूनच जातात
डोकच्या वरून जातात का
हो प्रॅक्टिस करणं लागते चांगली
हम् प्रॅक्टिस चांगली पाहिजेत.
आता ने असं असं माझं म्हणणं झालतं की आता बॅच वगैरे घ्याव म्हंटलं..
हम् हम्..
आता असं नेमकेच म्हण आठ तारखेला मग आज काल गेलो कॉलेजला कॉलेजची फी सांगितली बावीसशे पन्नास रुपये.
हम मग बॅच घ्यायची राहून दिली.
मग आता काय करू ते आत्ताच रूम भाड पुन बाकीचे पैसे आणि ते गेल्यानंतर आता हे पैसे मग बॅच कुठून घेऊ मी आता काम करतो कॉलेज आता कॉलेजची फी वगैरे देतो कॉलेजच ऍडमिशन वगैरे करतो मग अ पंधरा दिवसान पॅच घेतो
पंधरा दिवसांच घ चालते ना ते कारण हा चालते चालते
हो तसं पण मी सध्या स्टुडिओमध्येध्येच चालली ना. नाटक करायसाठी
हो हो हो नाटक करायला चालली ना.
एकां आलाय ना हो एकांकसाठी
हो.
हो
हो मॅडमला जाऊ नका म्हण तिथ पहिले जातीलला.
हो जातो शॉर्ट फिल्मची तयारी करतो. हो.
हम् जाऊ नका म्हण पहिले जातील.
हो बाकी तातीच्या ठोपळ्यामध्ये नाही का हेच असंच. कि सूर्याच म्हणजे निर्मिती कधी झाली भूगोल मध्ये याच्यावर क्वेशन येतात इतिहास आहे पण कोणी म्हणते तातचा ढोकळा वाचल्यापेक्षा म मॅथचा अभ्यास जास्त करायचा.
हो आजकाल कोणालाही जर गव्हर्मेंट नोकरीची तयारी करायची असेल तर पन्नास टक्के मॅथमॅटिक्सला आणि म्हणजे पंचवीस टक्के मॅथमॅटिक्स ला आणि पंचवीस टक्के क इंग्लिशला व्हेटेज आहे त्यामुळ दोन विषय केल्याशिवाय नोकरी लागतच नाही ह आणि तचाचा ठोवळा नंतर आहे
त्यातच ठोक असं म्हणतात की सगळ्यात जास्त मार्क जर कव्ह करत असेल ना तर मॅथ आणि इंग्लिशच मार्क
इंग्लिश ह तर हे बघा ना की शंभर मार्गातच सपूप जर चार भाग आहेत तर पंचवीस मार्काचा एक भाग आहे इंग्लिशचा पंचवीस मार्काचा एक भाग आहे मराठी हिचा पंचवीस मार्काचा एक भाग आहे मॅथचा झाले पंच्याहत्तर आणि पंचवीस मार्क आजनी पंचवीस मारकांतनी सर्व समजा ते जीके आलं जीके जी तात्याच्या ठोकळा बिकड सगळं मग त्या पंचवीस मध्ये इतिहास आला भूगोल आला इकॉनॉमिक्स आला नागरिकशास्त्र आलं राज्यशास्त्र आलं पर्यावरण आलं सगळंच आलं त्याच
मॅथ आणि इंग्लिशचा जर चांगला अभ्यास केला तर इकडून मी गेली होती नफ्ते क्लासेस कडे बापा एवढी गर्दी तर मुलं एक अशी एवढी गर्दी कि बसायला पण चांग नाही मुला अभ्यास करायसाठी नते क्लास गायकवाड क्लासेस पेक्षा न्ते क्लासेसवर जास्त गर्दी आहे का
हो बट ते भरतीचे आहेत विद्यार्थी तिथे आणि शिकायलाही जातात तू ऑनलाईनच कर
पण तिथं मुली नाहीत मुलंच जास्त येत
नाही नाही नाही मुली नाहीत ना तिथे आता एक अकोला नाख्यावरती सुरू झाली साई अकॅडमी म्हणून आहे का तेरी
हा पहाल विज
सेमिनार ठेवलेला आहे अ पंधरा का दहा बारा दिवस काहीतरी कार्यशाळा आहे ती फुकट आहे.
नाही नाही सध्या सविध्या मला नाट सध्या एकांकिकामध्ये जायचं पंधरा ऑगस्ट पर्यंत त्याच्यात जर बक्षीस जायला का ना एकाव्न हजार रुपये भेटतात एका महिन्यात. एक तर एकावन हजार भटतात हा त्याच्यामध्ये तच किती चार पाच जण असतेत
अच्छा अच्छा काय टॉपिक काय तुमचा ते
अ त्याच्यामध्ये आमचा विषय कविता बद् म्हणजे स्वतःची अनिल सरची स्वः म्हणजे मसन म्हणून की त्या म्हणजे अस काम करायचं त्याच्यामध्ये कि म्हणजे माणूस म्हणजे खाली हात आला खाली हातच जाणार आहे
हा नाही ते तर आहे ते अंतिम सत्य आहे
ती एवढी भारी म्हणजे स्टोरी बनवलेली आहे माझ्याकडे त्याची स्क्रिप्ट आहे मी दाखवते पण पण म्हणजे त्या स्टोरीमध्ये आहे पण तेे सगळतस्त मोठं पार्ट होतं का नाही कुसुमचं तर ते मुली आता मला वाटतें खूप म्हणजे चार आठ दिवस झाले प्रॅक्टिस करायला लागली आणि मी कालच गेल ती तर मग आठ दिवसाची प्रॅक्टिस चांगलीच होते ना तर ते सर म्हण तू अगोदर पाहण्या आधी सगळ्यात मोठं पार्ट तुलाच दिलं असतं
हो हो हो
तर आता मग मला काय छोट छोटं पार्क दोनदा तीनदाचेच पण माझे काही एवढी मोठी नाहीत. थोड थोडच येत. ते असं साधं सुद्धा नाही ना बनवायचं लाइटिंग लावायची अ लाइटिंग बनवता बनवता माहितीय का काय करायचं की आण की तिच्यामध्ये काय दाखवायचं माहितीय का की जसं ज चित्र जळते का नाही ते पण त्याच्यामध्ये दाखवायचं आणि पार्ट म्हणजे जसं टीव्त कसं आपण ते बनले अस त्याच पद्धतीन करायचं त्याने मग ते चेक करायसाठी कोु ना नाही माहि आहे का सगळ्या पिक्चरमध्ये डायरेटर किंवा मखादा हिरो हिरोईन येतील ना
हो हो हो हो तर तुम्हाला ते जेव्हा ते शूट जही करायचा तेिताय वैरेओरिजिनल जेव्हा करायचा ना तु मी र येईल त्याश ठिकाणी जाय म्हणज ते ओरिजनल वाटत एकम
मग ते माहिती आहे का ते सरे का नाही लाई टिंगिटिंग ते लावायसाठी नऊदा हजार रुपये खर्च द्याय लागले.
हो डायरेक्ट पद्मतीर्थावर जायचं ओरिजिन शूटिंग घेऊन घ्यायची.
मग ती शूटिंग तशीच करायची ना नाही एक तर शूटिंग तर करायची करायची.
तिथं चालच राहता दररोज एखादी डेथ होत राहते शूटिंग घेऊन घ्यायची.
आणि जव्हा ती शॉर्ट फिल्म बनवायची पहा आता एक अ एका आपल्या एका विषयावर आपल्या समाजामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे तर त्याच्या काळ जर आता आताच नाही सध्या नंतर टाम त्याला सध्या दोन तीन एक महिन्या किंवा दोन महिन्या एका महिन्याची त्यामध्ये मी काम करणार आणि त्या याच्यामध्ये मी अस दाखवणार ही विषय मांडणार हो मासिक वाळीचा कि त्याच्यामध्ये रिअल स्टोरी दाखवायची.
हम् हम्म हम् रिअल स्टोरी तर दा समजा आणि लोक समाजाच्या गोष्टी करतात ना तर त्याची सुरुवात.
ते देव अजून म्हणजे कसं. आणि पुन्हा याच्यामध्ये ते पण दाखवतात ना कि चला बा कि मासिक पाळी आले की पूरी न देवपूजा वगैरे केलं नाही पाहिजे. तर ते त्याच्यामध्ये जे अंधश्रद्धेच्या गोष्टी येत का नाही त्याच्यामध्ये दाखवायच्या
अंधश्रद्धा नसल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कि तुमची जी स्टोरी असली पाहिजे.
तुम्ही आरोग्याची काळजी म्हणजे तिला जास्त दाखवायचं क तुम्ही आगचीळजी घें कितीहत्चं आहे.
किती महत्त्वाचे बरोबर आहे.
ते तसं दाखवायचं पण आता घर
काही प्रॉब्लेम आहे समस्या आहे ते तुम्ही दाखवा ना की आज रोजी लोक म्हणजे जे माणूस म्हणून जगून नाही राहिली तर जात समाज म्हणून भांडत आहेत.
हा
हे दाखवलं पाहिजे की सगळे
आणि आता लेटेस्ट आता सध्या आमच्या ते सर एक पार रेडिओ मध्ये काम करतात. लॉकडाऊनच्या अगोदर अर्जे म्हणून तर आता लॉकडाऊन पासून ते एक मॅडम येत शिकवायला आणि एक सर येतं ते पहिले रेडिओ व काम करत जात आणि ते पण असे खूप मोठे तर येत म्हणजे त्याने चांगलीच काम केलेली आहेत तर सर म्हणत की आता लेटेस्ट गोष्ट आहे की आपल्या वाशिम आपल्या एरिसोड मध्ये नाही का झालं दोन हजार अकराचं प्रकरण कि त्यामध्ये त्याला न्याय मिळाला आता.
हो हो हो.
तर होत ते आमच्या सरचे मामा सी आय डी मध्ये होते ना आता शिकवायला येतं तेच त्या ना स्टोरी सांगतली तर ते त्यांच्या गाडीवर त्यांच्या मामा सोबतच जात जा तर ते ज्या माणसाला मारलं होतं का नाही तर त्या माणसाला म्हणजे सर सांगत होते बरं कि त्याला म्हणजे मारतानी जेव्हा पोलीस लोकांना मारलं होतं त्याला छप्पन जखमा होत्यात मध्ये त्याच रक्त घोटाल होत त कोण कोणा तरी त्याच्यावर एक कविता लिहिली एका आता ले आता सध्या एका लेखक न मला नाव - - नाय माय आठवायला लागलं. नाव लिहिलं अन् ती स्टोरी अशी - - लिहिली कि ते वाचलं तर, माणसाच्या अंगावर काटा येईल.
अंगावर काटा येतात. बरोबर हाय आणि ते डिटेल मध्ये तुम्हाला घ्यायचं असलना तर तुम्ही ते जजमेंट पाहायचं म्हणजे अजून जर आणखी जर तुम्हाला जर इ्प्रूव्ह करायचं असे लिण्यासाठी तर ते बेस्ट लिहिलेले दोनशे साठ पानांचं जजमेंट हाय वाशिम डिस्ट्रिक्ट
जय भीम पिक्चरात कसे ते हाल झाले, एक - - ती ती ती गोष्ट ना सेम त्या मुलावर घडली. चोवीस वर्षाचा होता - - तो चोवीस बावीस
हो, हो, हो. मला एकदा प्रॅक्टिस चालू करू दे ते आपल्या चंदूसारख करून टकतो. फुकट केस लढतो आणि पोलीस लोक भेटु दे मग कुठं
हो. आणि पुन्हा ती तीच ती एक- - ती एक कविता लिहिली आहे त्या गोष्टीवर अ त्या गो तशी कविता लिहिली ना ती ती पण एक करायची सर म्हणत की आम आमच्यासोबत राहा म्हण चांगली ऍक्टिव वगैरे तू जर राहिली तर? मी म्हटलं हो. आमच्या घरून घरच्याला विचारतो म्हटलं सर कसं इथ काम करायचं म्हणल्यावर, घरच्याची परमिशन घेणं पण महत्त्वाचं हेना.
हो घरच्याचे घेणं महत्वाचं हाय कारण तुम्ही काय सध्या मॅरिड नव्ह म्हणून नवऱ्याची परमिशनची गरज नाही.
ते कसं हाय घरच्याची परमिशन आपण दिसावे - - तर मिशोअ यट्यूबवर वैगरे ते ना प्रत्येक ठिकाणी, तर एकदा घ घरच्यांन एकदा विचारलं की कसं टेन्शन राहत नाही.
हो, हो, हो, हो.
हो घरी विचारून घेतो एकदा
हम, हम, हा, हम, हा.
आणि मग चालू करतो.
येस येस यस चांगलयं. शुभेच्छा तुम्हाला आल्ल - -
पण विषय कसे घेतो माहितीय का जे समाजामध्ये परिवर्तन होईल अशी विषय घ्यायचे ना.
हो, हो. आहेत ना. खूप सारे. आता तुम्ही मागाशी सांगितलं तू तिथेमेनस्टल सायकलचा आहे. वाद बालविवाह आहे. नंतर - - आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणं समजा हे भरपूर आहेत ना.
हो.
हम्म! ह् समाज परिवर्तन करण्यासाठी, हम्म
हो बरोबर हेना.
काय म्हटली?
ह्या अशाच गोष्टीवर काम केलं तर कस आपल्याला पण ना म्हणजे लोकपर्यंत पण चांगला हे जाते. संदेश जाते.
हो. लोकांपर्यंत संदेश जाते ना की तुम्ही बाबा म्हणजे आजही त्या जुन्या रुढी परंपरेत राहू नका. का की हे कीनाय.
हो.
परिवर्तन काळाची गरज आहे. त्याच्यामुळे तू जे सांगितलेले आहे चार पाच मुद्दे ते अगदी बरोबर आहेत ते.
हो ना.
हम् आणि त्याच्यासाठी मला तरी